हॅलो हॅलो दोन्हीकडचा आवाज येतोय. माझा आवाज मलाच यायला लागलाय.
बोल पहिलं चला येते नाही त्याला
तिथ मी परत आणि तुलाच कॉल केलाय. का तु मला कॉल केलास? तु हे बघ कायतर बघ दुसरं दुसरं बघ झाले. अ दहा मिनटं कॉल चालु ठेवाय लागतोय. काय किती रुपये मिळणार आहेत. टास्क वर टास्क वाढत चाल्यात. होय.